हॅलो हां बोला सर.
हा बोोल काय करताय?
काय नाही ऑफिसलाय काम करतोय.
अच्छा काय काम करतय.
मी सर अकाौउंटंट आहे.
अच्छा कुठे आहे तुम्ही कोणत आहे.
म्ही पुण्यात्या ते आहे.
कोणाच आहे का?
हो हो.
अच्छा अच्छा आम्ही कोलला्हापर सर ह.
काय चालूजून सर
कायन चाललंय आता जेवनभर झालं.
अच्छा सुट्टी काज
नाहीय आमचं हॉटेलचा बिझनेस आहे.
अच्छा हॉटेलने
रेस्ट रस्टोरंट आहे.
ह.
त्यामुळे संध्याळी जात होता.
हा.
पा वाजता
अच्छा म्हणजे मध्ये थोडस गॅप असतो.
नाही सकाळी बंदच असतेय संध्यावध एक टाइमच चालू असतता.
अच्छा.
रात्री चालू असत.
म्हणजे काय काय म्हणजे ह आपला महाराष्ट्र महाराष्ट्रन पॉपर
हो कोल्हापूर डम सांग.
अच्छा.
व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण भटते.
म कुठं कुठं आहे तुमचं हॉटेल
हला कबनूरला
अच्छा.
त्यामुळे व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण आहे.
अच्छा. कधी आले का नाही पुण्यात?
हा पहिला येतो आता सध्या नाय हे चार पाच वर्षा तर आलानाय पहिला येत सारखं.
अच्छा.
आता नाही सध्या.
अच्छा मग तुम्ही डायरेक्ट बिझनेस चालू केला का? का काही केलं होतं पहिले.
पहिला जॉब करत होतो.
अच्छा कुठं?
टेक्स्टाइल मध्ये करत होतो पहिला.
अच्छा.
प टेक्स्टाइल बंद करून आता बिझनेस चालू केला.
अच्छा.
एक वर्ष आले होते.
मग चांगलंय चालू आहे ना व्यवस्थित.
हा ठीक आहे. चांगलं म्हणजे नवीन आता एक वर्ष त्या हिशोबाने ठीक आहे.
अच्छा.
म्हणजे मीडियम मध्ये चालू आहे. अजून ऍडव्हर्टायजिंग व्हायचं आहे. लोकांना माहित व्हायचं आहे.
हां हां.
त्यामुळे
हम् बाकी काय आणि मी अकाउंटंट आहे आयटी कंपनीमध्ये मला आता इथ झाले दहा वर्ष. हे आमचं बिबवेवाडी. म्हणजे सातारा कोल्हापूरच्या पुण्या संपलं की शेवट शेवटचा एरिया आहे ना तो त्यानंतर मग घाट एरिया आणि नंतर मग हायवे चालून जातो.
हम ह ह आहेत भरपूर आमच लो म्हणजे मित्र तसे भरपूर आहे तिकडे.
हा हा.
एकदम जवळचे मित्र आहेत रिलेटिव्ह आहेत.
हा मग जास्त बी दूर नाही.
आय टी मध्ये येत त्यांनी पण.
ह हां.
ते कुठलं ह्यालाय काय म्हण त्याला कुठली सिटी हाय ओ?
नांदेड सिटी.
मगर मगरपटा मगरपटा.
आज मगरपट्टा ला आहे ओके ओके.
हा मगरपट्टा. हिंजवडीला एक आहे.
हा.
तुम्ही शिक्षण कशामध्ये केलं होत?
शिक्षण आमचं जास् झालं नाही सर्वातला आमचं टेन क्लास झालं फक्त
अच्छा,
त्यामुळ जास्त काय नाही.
पण ठीक आहे म्हणजे शिक्षणाचा आणि इन्कम सोर्स जनरेट करायचं काही तसं हा संबंध नाही आहे ऍक्च्युली
नाही बॅट अस धाडस केले
कारण आता इथं एक जण होत ना आमच्या इथं जेवण पण येतं ना ल आमच्या कंपनीमध्ये तर मग तो व्याच्या तेराव्यापासून पासून तो या याच्यामध्ये होता.
कसं म्हज
ते
अच्छा अच्छा!
हम्म
आता
तर तो छान कमवतो म्हणजे त्याचे बऱ्याचशा कंपन्या तो जेवण वगैरे देतो. कॅनटीनचा आहे घेतो ह हा कॅन हा क कनीला कॅन्टीन आहे त्याच परत असं कॅटरिंग पण घेतो काही लग्न वग्नाचं असलं तर, हा हा!
अच्छा!
म्हणजे आहे त्याच व्यवस्थित तस म्हणजे एकदाचा उलट बिझनेस कधी चांगला. पण पुढच्या पिढीला ती स्वयजून जाते ना? नोकरीवाल्याचं काय नोकरीवाल्याला मुलाला सुरुवात म्हन जिरो पान
हो तेच रा
हम् हम!
अनुभव मिळा त्यातला
हा बरोबर!
तसं काही नाही त कोणी काही करू शकते काही भरोसा नाही.
हा तेतर आहे.
कुणाला मनात काय वाटलं मनाची इच्छा झाली की लगेच तयार होते माणूस
ह नाही इच्छाच महत्वाची आहे ना काय करायचं म्हटलं की,
तेच ना,
हम्म
बाकी फॅमिली स तिकडेच आहे काय?
हा इकडेच आहे म्हणजे मी आम्ही जळगावचे आहे प्रॉपर मग आता आम्ही बरेच वर्ष झाले इथ पंधरा वर्षापासून मी इथच आहे ना, म फॅमिली पण इकडच आहे हम्!
अच्छा! बाकी तुम्ही बेळगावं च आहे का प्रॉपर?
तुम्ही का?
नाही तुम्ही
नाही जळगाव, जळगाव
जळगाव काय?
हां हां खांदेश
अच्छा, अच्छा!
हम्!
मग पहिल्यापसुन म्हणजे दहा वर्षाला पुण्यात आहे तुम्ही
काय म्हटले सर?
दहा वर्षापासून पुण्यातच आहे म्हणायचं.
हा दहा, पंधरा वर्ष झाले पुण्यातच आहे.
मग गावी तकडे कोण कोण असते?
गावे कितीकडे आहे आणि वडील.
बाकी तुम्ही इकडे?
हा इकडे भाऊ बहीण पण तिकडेच आहे जळगावळच मी फक्त इकड पुण्यात
एकटाच आहे?
हम्म हम्म
अच्छा!
काय काय मिळतं तुमच्या हो मॅलड तुमच्या हॉटेलला काय काय मिळतं?
हॉटेलला काय हेच जेवणच की म्हणजे व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण आहे.
अच्छा दोघ म्हणजे ते कोल्हापुरी मसाले वगैरे...
ते... तांबडा पांढरा रस्सा.....
शेप तुम्हीच तुम्ही स्वतः बनवता की शेप आहे.
नाही शेप आहे.
अच्छा....
शेफ लावलाय की....
हा....
शेफ लावूनच करते... हॅलो...
हा बोला ना सर...
सही काम करत पण स्वतः ता नाही करनार...
हा अच्छा किती लोक आहे मग अच्छा....
दहा जण आहेत.
अच्छा म्हणजे हा म्हणजे दहा बारा लोक तर लागतातच आहे ना एक जण बनवणारा. त्या बनवणारा हेल्पर मग भांड्या धुणारा बा चपात्याना... बाई लागते आणि वेटर अस... एवढं बी पकडलं तरी पण नऊ दहा लागता शिरून जात...
दहा लागतात तेवढे वेटर तेन सगळ पाक मिळत.
आणि त्यांना पगार बिगार म्हटलं की तेवढा इन्कम सोर्स बी पाहिजेच.
होय... मकॅनिक....
काय नाही चालू आहे व्यवस्थित काम वगैरे..
टायमिंग आहे कामाच तुमच्या मग..
हां टायमिंग्स मग आमचं सकाळी दहा ते सात...
संध्याकाळच...
हा हा संध्याकाळपर्यंत....
अच्छा... मग जेवण दुपारी.....
हा जो पर्यंत कंपनी देतं.
हा...
मोस्टली आय टी कंपनीमध्ये जेवण पण येत ना...
हो हो जेवण असतयच...
हम्म नाही कन्स्ट्रक्शन मध्ये नसत तुम्ही आयटी मध्ये असाल ना.... जेवण असत आयटीमध्ये...
त्यांचं कॅन्टीन असत ना... किचन असतं कॅन्टीन....
हो हो किचन कॅन्टीन असत
आणि काय? मग काय पुण्यामध्ये काय फिराय भरपूर आहे काय थोडा...
हा फिरायला तर भरपूर आहे तुम्ही आले नाही कधी पुण्यात...
नाही आलेलो प सध्या तर नाही कधी....
अच्छा म्हणजे.... आणि आता आम्ही पण मागे कोल्हापूर आले होते म्हणजे आम्ही मागच्या एका वर्षात दोनदा येऊन गेले... महालक्ष्मीला जायचं म्हणून पण असं फिरण नाही झालं मग.... महालक्ष्मीचं दर्शन वगैरे घेतलं थोडं ते कोल्हापूरीच्या..... चप्पल घेतले आणि काही तरी एकादशी वर.... काहीतरी होतो त्या दिवशी त्यामुळे मग ते चिकनचा बेत पण काही केला नाही. अ हा आणि मग तसेच आम्ही आले घरी... काहीतरी चार पाच तास लागता इथून कोल्हापूरला
कोदन आपर येेतना.
हा पुण्यात ना आम्ही एकदा ना. हा एकदा सकाळी रात्री बसले होते अकरा वाजता सकाळी उतरून गेले हो साडेचार पाच व अशी मस्त छान मंदिरात बिलकुल गर्दी नव्हती महालक्ष्मीच्या मंदिरात एकदम प्रॉपर आमचं दर्शन झालं आरती पण आम्ही अटेंड केली. पंधरा वीस लोक असतील मंदिरामध्ये आणि जावायचे आम्ही बाहेर पडून गेलेथ आणि छोट मोठं घेतलं. आणि आले.
अच्छा.
इथं पण फिरायला भरपूर आहे इथं. इथं तर कसं आहे जवळच मेन सिटीमध्येध्येच. बऱ्याच गोष्टी म्हणजे पूर्ण दिवस त्या त्याच्यातच जाईल.
अंबिकायं पद्द गोड शेट
हा दगडू शेटलं त्याच्या बाजूला त्याच बास. शनिवार वाडाच आहे त्याच्या बाजूला परत लाल माली त्याच्या बाजूला हा आणि नंतर तुमच तुळशी बाग आहे.
त बाग आहे काय ते कोणती त्यांची बाग होते ना मग सारसबागय सारसबाग छत्रपती शिवाज महाराज उद्यान आहे एम जी रोड ला
परत तुमचं सिंहगड आहे परत इथं तुमचं कात्राज रोडला आहे प्राणीसग्रहालय
श्रीगड ला गेलो प्र अ ति टेकडे कुठले आहे गे.
प्राणी संंग्रहालय आहे ना इकडे कात्रशर कात्र्या रो कात्र्या रोडलाच आहे सातारा कोल्हापूरच्या रस्त्यालाच आहे.
हा.
हम्म.
आणि टेकडी म बोलत हवा.
हा हा टेकडी पण आहे मी काही गेलो ना अजून त्या टेकडीत गेलो ना अज आणि तिकडे प पीस पिंपरीचीन जोड मध्ये पण आहे आपूग रे परत ते तिकडे आपू घडच्या बाजूला पण कुठली तरी एकटेकडी आहे.
ह.
जसं जंगल टाईप आहे थोडसा
हा.
परत तिकडे ते हे मुलं लहान मुलं असले तर सायन्स पार्क
अच्छा.
हा म्हणजे ते थोडस असं एज्युकेशनल म्हणतो ना आपण त्या टाईपच. चाणी पण ती बी फिरण्यासारखे
अच्छा. आमच्याकडे एवढे जाण जास्त
हा.
आमच्या
हा तुमच्या महालक्ष्मीचं मंदिर आणि ते आहे ना काय कुठलं एक दुसरं दुसरं एक मंदिर पण आहे ना अजून ज्योतिबा हा ज्योतिबा मंदिरला पण जायचं होतं पण तेव्हा काही टाम नाही भेटला आता आ लोक तिथं मग यायला लागेल तिकडे
आता जवळ म्हणलं तरिथे कसं आहे ज्योति मंदिर पन्नाळगढ महालक्ष्मी मंदिर हे एका लाईन टप्प म्हणजे जवळजवळ आहे पुण्यात.
हां बोल हां हां
बाकी मा आहे पण ते एकदम लांब ला मा आहेत मग ते रंकाळा एक आहे.
हा हा रणगाडीचं पण ऐकलंय मी तिथं बोट वगैरे चालते म्हणे असं कायतरी
बोटिंग चालतं पण आम्ही कधी गेलो नाही.
अच्छा! ते मग ते आमच्यासारखं झालं आम्ही ते आता आळंदी साईडला राहतो. म्हणजे पण आम्ही चार वर्ष झाले मंदिरात नाही गेलो आळंदीच्या.
हां जवळ असला की जाईला होत नाही जास्त.
हा जाईन